हॅलो कॉल ॲटोमॅटिक कट झाला. होय हा ॲटोमॅटिक कट झाला. असंच होतय,
माझ्या माझ्यात लईवेळा डिस्कनेक्टिंग डिस्कनेक्टिंग
नाही माझ्यात असं का व्हाय लागले काय माहिती असंच होतंय थोड्या वेळाने अटोमॅटीक फोन कट होतोय
मग ते ग्रुपवर सांग म्हणले की मी तुला अजून का सांगितले नाहीस पैसे का जेवढं जेवढे बोलशील तेवढंच पैसे नाहीत आता
राहू दे की मग पुढचा टास्क ककरायचं आपण येऊदं काय एनर्जी वाया घालव-
पहिल्या टास्क मध्ये एवढं कमी पैसे मिळाले तर मग पुढचा टास्क द्यायला नकोत व्हय त्यानी-
ते पण आहे सोड आता काय करायचं आता बघतो आत्ताचाच फोन चालू हाय तो काय होतय बघूया थांब
हाच टास्क ज हा- ते कस आहे महिता आहे काय एकशे ऐंशी मिनिट पूर्ण होईपर्यंत तुला कॉल करतच राहायला लागते. जर समज आ तर माझी लिमिट संपली एकशे ऐशी मिनिटची तर तु मला लावू शकणार नाही तसं प्रत्येकाची लिमिट सं तर तुला लावणार कुणाला?
हम्म ते पण आहे की. तुझ किती मिनिट झाल्यात मग आता?
हो हम दहा- बारा- बाराआ कॉल झाले असतील एकाच दिवशी बसून मी सात-आठ फोन केलो. त्यानंतर केलोच नाही.
नाही माझा असं दोन तीन वेळा काय झालं ऍटोमॅटिक मदणं कट झाल्यामुळे आ आता माझं तेवढं झालं नसणार पूर्ण.
हो
हम्म त्यामुळ मला आता कसं करायचं काय आवघड झाले एकशे ऐंशी मिनिट पूर्ण करायलाच लाग त्यत व्हय.
हो माझ मधी -मधी एक दोन तीन कॉल क नाय आपोआपच कसं काय माहित झिरो- झिरो सेकंड झाल्यात अगं.
माझं पण तसं झाल्यात की दोन -दोन झाल्यात माझे पण तसं. एक साक्षीला केलेला झालाय आणि एक परत तिला -तिलाच केलेला तसा झालाय.
तेच की मी पण तुलाच करताना एकदा- दोनदा तस झालय.
काय अवघड आहे.
मग तेच मी म्हणालतो तुझं कोण फ्रेंड कास्टमधलं फ्रेंड असलं तर त्यांचं राहायचं खायचं कसं काय म्हणजे स्कॉलरशिप त्यांन हाय काय विचारूया.
मग त्यांना ते त्यातन मिळत नाही त्या आपल्या ओपनवाल्यांना हाय सोड बीसी वाल्यांना ते राहण्या खाण्याच मिळत नाही काय ते आणि मग ते तिनं ते ह्याच भरलं नाही काय त्यांच्या घरी ते लालबावटाच भरतात ते त्याच्यातन पण त्यांना स्कॉलरशिप मिळत्या. तेघ बांधकाम संघटना बाल बांधकाम संघ कि त्यांना मिळत नाही का मग कास्टवाल्यांना. म ती भरल्या् नव्हे. मग तिचं मिळत असेल की मग तिच्या प मग तिला राहू दे्त बाहेर राहू दे् म्हणाव हित कुठं पण घ्यायला पण त च्या घरी नाही म्हणायला लागत मग.
नाही इथं कुठं पण घे चालतय खरं काय विषय इथं राहिल तर इंटर्नशिप्स मिळणार तुला माहीत असतय इंटर्नशिप किती गरजेची आहे ते.
इंटर्नशिप मिळत नाही सोड हित लोकलच्या कॉलेजला प्लेसमेंटच येत नाही. आता आमची परिस्थिती काय झालेली आ च्या वेळेला बॅचला फक्त मोजून दोनच कंपन्या आलेल्या आणि त्या दोन कंपन्या मी तरच कि सगळ्या मुलांनाच घेतलेलं आणि दोन तीन मुलींना फक्त आणि बाकीच्यांचं प्लेसमेंटच झालं नाही पण कॉलेज काय सांगतय आमचं शंभर टक्के प्लेसमेंट आहे म्हणून. आता ज्यांचं झालं नाही त्यांना काय पालक भेटायला येन विचारणार आहे तुमचं का झालं नाही म्हणून. मग असं पण आहे की.
तिथले सगळेच कॉलेजेस तसाय आहेत ग.
हम् अगं उगच सांगतात ऍडमिशनच्या आधी फक्त सांगतात. अस करतो तस करतो आणि ऍडमिशन घेतल्यावर काहीच नसत.
विचारायला पण येत नाही आगं.
विचारत ना मग काय चौकशी पण करत नाहीत.
मग माझ पण आता एक चाळीस हजार हॉस्टेलची फी म्हणाल्यात. कुठलं पण पुण्यातलं कॉलेज घेतलं तर आणि मग एवढं कुठ शाळेची फी पस्तीस हजार. माफ फक्त पीजी ना राहायला परवडते ग. ट्रॅव्हलिंग मध्ये आणि ते तेवढंच पडते.
कॉलेजच्या जवळच घ्यायची ग.
मग जे कॉलेजच्या जवळ आहेत का नाही त्याचा आठ हजार नऊ हजार असं भाड आहे.
म्हणजे ते बेडवर असते ना त्यांचं भाडं.
नाहीय नाही रूमर थ्री शेअरिंग फोर शेअरिंग एका रूम मध्ये
हा मग तेच की तेच ते एका बेडवर असते. एका रूम मध्ये जर चार जण राहत तर पर बेड ला किती अस अस
हो मग मी परेडचच सांगालय तुला महिन्याला आठ हजार नऊ हजार
एवढं माझ्या मैत्रिनी राहायच्या बघ करवेनगरला त्यांनी ते फुलस्टॅक जावा चा क्लास करायला त्यावेळेला त्यांना एका बेड ला साडेचार हजार रुपये भाड होत. मग नंतर त्यांच्या हे ना पाच हजार केलं पाच हजार पर बेडला आणि मग त्यांना मेस वेगळं मेस ला जर गेलं तर त्यांना चपाती आणि भाजी पन्नास रुपये ला फक्त दोन चपात्या आणि एकच पातळ भाजी आणि जर भात घ्यायचा असला तर वरण आणि पंचवीस रुपये द्यायचं.
तस मग ते माझं मी जे बघितलय की नाही ते आठ नऊ हजारला जेवण आहे राहणं सगळं.
हम् मग चांगलं कि मग नाही
मग फिरून मारून तेवढंच होणार आहे ग मग ग हॉस्टेल ला राहून तिथलं जेवलेलं काय वाईट हाय.
म्हणजे हॉस्टेलला कसं चाळीस हजार मध्ये जेवणं खाणं काय फक्त राहणं. एक लाख चाळीस हजार मध्ये राहणार नाही खाणं.
हा हॉस्टेल ला आणि सिक्युरिटी पस्तीस हजार ती मुलींना सगळी माफ आहे ना फी. आणि फक्त डेव्हलपमेंट फी यांची पस्तीस आहे. होय उषेर
नाही ते झालयं का नाही.
लागू झालंय पण त्यांनी डेव्हलपमेंट फी डेव्हलपमेंट फी नाव इंस्टिट्यूशनची फी म्हणून पस तीस हजार घेत्यात.
पस्तीस हजार घेत मग त्यांना त्याच्यात असं क्रायटेरिया नाही हो सिइटीला ज्यांना कमी पडत त्यांना
नाही फी ते सगळं फी मध्ये कमी होते ग मार्क न खरं हे इन्स्टिट्युशनल फी म्हणजे ते शाळेला पण दिलो. तुमच्या प्रगतीचा तुमच्या बिल्डिंगची फी बेंचची फी अशी मिळून तिने पस्तीस हजार घेतली.
हम्म चांगलाय म्हणजे मग त्यांनी फक्त ट्युशन फी माफ केल्याचा प्रकार
हा तेच फक्त ट्युशन फीज माफ होणार.
हा. मग काय मग सगळं काय म तीतन तिथं आता मेंटेन्स मेंटेन्स असं काय आपण बिल्डिंगची तेवढी काय प्रॉपर्टी वापरणार आहे का त्यांनी
आणि तू विचार कर की एक एक प्रत्येकाच पस्तीस पस्तीस हजार.
हम्म.
एकशे ऐंशी, एकशे वीस पोरं असतात त्यांच्यात
मग वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतात ग त्यांनी आणि त्याच्यावरच तनी पैसे घेत राहत्यात. बेंच आणि टेबल काय दरवेळेला नवीन नवीन आणत राहतात.
ते आणि ठीक आहे चल तुमचं घ्यालाय ना व हे ते तर मग तुम्ही दोन वर्षात दोन वर्ष घ्यायला नाही पाहिजे. एकच वर्ष घ्याय पाहिजे दोन्ही वर्ष पस्तीस पस्तीस भरायचं मना.
होय आणि आम्ही अशोकराव माने ला होतो की नाही. त्यावेेळेला अं. त्या वेळेला आम्ही कॉलेजमध्येध्ये होतो त्यावेेळेला काहीच नव्हतं,, आणि आता त्यांनी अं डिजिटल स्क्रीन केल्यात शिकवायला,, सगळं त्या डिजिटल स्क्रीनवर शिकवत्यात, यू यट्यूबच लाई लाईव्ह व्हिडिओ, डेमो व्हिडिओ दाखवतात सगळं असा हाय त्यांचं.
आता ते सरकारनंच कंपल्सरी केलं नाही, इ लर्निंग. सगळं जे असेल ते,, चित्रित म्हजे डिजिटल.
पास आउट झाल्यावर, गुगल क्लाउडच हे घेतल्यात. गुगलच ड्राईव्ह येतोय त्यांना गुगल न हे केलय,, परत जपानला काय जाऊन आल्यात जपान टेक्नॉलॉजी शिकवणार हे ते मग आम्ही आमच प्लेसमेंट करायचं झालं नाही,, आणि बाकीच्याना एवढं फॅसिलिटी होय- आणि आजच बघ लाग्यणात सर भेटलेलं काय आना काय म्हणतात सांग? अ घरातच आयसा होय, तुम्ही प्लेसमेंट करणार मग आम्ही कामाला जाणार म्हणलाव तसच की म्हणलं
बग की, उलट तु त्यांना म्हणायच तुमची, तुमची ती शिक्षक, शिक्षक म्हणून तुमची हार झाल्या म्हणाव.
बघ की,, मी म्हणलं तुम्ही, तुम्ही खर तर पोरांचं हे करायला पाहिजे होत म्हणलं मुलं स्वतःच स्वतः शोधायला लागल्यात म्हटलं, तुम्ही काहीच मदत केला नाही म्हटलं निदान नंतर ड्राईव्ह ला बोलावायला तर पाहिजे होता, ज्यांना जॉब मिळाला नाही बाबा तिनी या असूद्या आपल्याच कॉलेज स्टूडेंट हायत म्हणून, ते पण तुम्ही केला नाही म्हटलं. त्यावेेळीच राहु दे,, आणि दोन कंपन्या आणून शंभर टक्के प्लेसमेंट केलं म्हणून सांगयताय, कुठल्या शंभर टक्के कुठाय म्हटल शंभर मधे मग म्हंटलं मग म्हणाय लागला,, तुम्ही सुझलॅडचा ड्राईव आणल्यात आणि फक्त मुलांनी,, मुलांना आलाव त्या एक्साइड बॅटरीचा आणला त्यांना पण फक्त मेल कॅनडिडेट्स कि देसाइ इलेक्ट्रिकल आणला,, त्याला पण नूसता मेल कॅनडिडेट्स, मग पोरीनी काय, कुठं जायचं मग
मग सुझलॅन मध्ये तू जरा मामांना विचारून
विचारलय, सगळं झालय, मामांना रिझ्युम दिलेला, मामानी रिझ्युम घेतलाऽ आणि सांगितलं नव समृद्धी सोलर म
नव्ह नव्ह जवारद आलतं, प्लेसमेंट तवा
सांगितलं की तुमचं प्लेसमेंट आलय म्हणून,, हा ते काय? च्याकड नसतय, प्लेमेंट थू प्लेसमेंटं ते हे डिपार्टमेंट वेगळं असतय असं काय, काय, काय एक्स्यज दिल्यात काय सांगणार, अग त्यांना दोन, तीन वेळा बोलोय ग मी पण त्यांनी काय एक्शन मध्ये आता सगळ्या गावाला जॉब लावत्यात, आणि त्यांना मलाच काय एवढं, मीच काय केलंय त्यांचं नुकसान कूणास ठाऊक.
काय माहीत काय विषय?
कोणच विचारत नाहीत मला, त्यांनी पण विचारत नाहीत, आता बबलू मामांच्या तर काही कमी ओळखी आहत पण विचारत
आणि त्यांचे इलेक्ट्रिकलमध्ये असतीलच की त्यांच्या पण--?
अगं अ आरदीी एमसी बी मामांच्या ओळखीच आहे असं कुठं ना कुठं तर कुणाचा तर रेफरन्स की सगळ्या गावाला माहितीे त्यांचं नाव आणि हेनी म्हणजे हनी मला मी भाचे आहे म्हणून सांगताना मी नुकसान केले बाबा मी वाईट आहे काय माझं कॅरेक्टर बाध आहे ऑफिस मध्ये मी थर्ड क्लास आहे असं काय काय सांगायची लाज वाटत्या बाबा कि माझी भाचे आहे म्हणून तरी पण त्यानी असंच करत होते असं टाळा‌ टाळ गं- बोलणार नाही काय नाही अस मग मी पण जास्त काय हा मग मी पण जास्त नादाला आणि एकदा काय केले माहिती काय परवा म्हणू नको कोणाला ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये नाही सॉरी ऑफिसमध्ये दोन तीन जणांना विचारल्यात मणा तुम्हाला सुजनाच हे पाहिजे हाय काय मग त्यांनी म्हणले नाही बघतो आता आम्हाला दुसरीकडे मिळालं तेे ना असं म्हणले काय मग काय म्हणतातय माहिितय काय? झा हा देतो. मग मला मग काय म्हणतात माहितीय दुसऱ्यांना विचारायला मग ना तुमला स्विझर्लंडला पाहिजे अस. तर बघा मग माझा भाऊ आहे तिथं मी बोलून घेतो त्याच्याबरोबर तो लावतोय असं सांगायला. आणि त्यांनी मला फोन करून ती काय म्हणली सांग स्वतःची सकी भाज तीन महि लं घरात आहे तिला जॉब लावायचं राहिला आणि आम्हा विाराव लाग तुम्हाला जॉब पाहिजे का आम्हाला जॉब पाहिजे. रीकामा आहे.
मग तू लगा विचारले नाही मणा
असस का करतात काय बोलत. पण दते माझ्या बरोबर मनापासून आता मी काय एवढं आणि मी काय विचारलं तर हम हा एवढंच उत्तर देते. काय केलं काय झालं काय माहिती नाही मला पण मग मला तर वाटते त्यांना मी एमएसीबीत आलेलं पटलंच नाही वाटत बती
होम.
आता मी मी माझं. अपार्टमेंट वेगळं मी काम करत होतो कुठं माझा आणि त्या बिल्िंगचा काही संबंध पणव्हता आ म् टेक्निकल ीम ला होतो. आणि मेन म्हणजेनी बीला होते त्यावेळेला मी ए सब डिव्हजनला होतो त्यानंतर त्यानी आले सब डिव्हजनला जरी सब डिव्हजनला त्यांनी याला आले असले. तरी पण माझं काम क्यवसी आणि जेई जवळच होतं त्यामुळे मी त्या दोन केबिन मच असणार को. इन्सिडेंटली कधी तर मला बाहेर जायला लागलं तरच त्यांची माझी भेट होण. तरी पण त्यांनी बोलायचेच नाही तेवढंचम हा हम हा एवढंच. आग आता मी तिथ ना पण मी कधी तर मग ही ये म्हणून कारखान्याला गेलो की नाही घरात तर काय करणार सांग मी आज किचन म गेलो की हेनी बहिरी येऊन बसणार दारात रस्त्यावर मग एवढं काय म्हण मी काय केले म्हणले एवढं म म्हणून मी दोन तीन वेळा तसं केल्यावर मी तिऱ्या दाखव. काय सामान घेऊन गेलोच नाही. मी सरळ म्हटलं मम्मीला बेरीजवळ येऊन थांबायला सांग मीेऊन देतो म्हटलं तथनं घेऊन जा म्हटलं तुम्ही त मग असं केल्यावर अपमान केल्यासारखं होत नाही सारखं सारखं कोण अपमान करून घेणार.
बकेरा चलत आहे.
मग मी बोलत. म्हणून आता बरं बाबा मी काय बोलत पण नाही मी कोणा नादाला पण आता लागत नाही मी माझ्या माझ्या कामात असतो. बोलायला पण मी कुणाबरोबर जात नाही आणि वाद घालायला पण जात नाही कुणाला काय म्हणायचं ते ळ्यात काढायच ती काडा म्हणते तरी पण त्यांनी तसच करते आता काय करणार.
तू एकदा आमच्या बाबांना पाठव रिझ्यूम त्यांच पण कोण ओळखीचा असल तर बघ.
हम्म चालतय की पाठवतो.
कारखान्यात तर काय सगळं म्हणजे पैसे भरून आणि वसिल्यान जा असते सोड होते. जरा होघड तरी पण काय झागलं तर तेमच्यांत पण इलेक्ट्रिकल लागत्यातचकी
हम्म बघतु की पाठ.
पाठव आजच पाठव कोण आणि मेसेज पण करो कोना कुठ जॉब तेन असल तर टाका बघा म्हण.
हम्म टाकतो कि मामांना काकांना सांगतो कि
हा.